हॅलो
हां हॅलो
हा येतय आवाज
हा येतोय की
हा हा ह
हम्म कट केला का फोन तुम्ही
नाही ते कट झाला हो
हा हा हा हा
हा
हा माहिती सांगत होता ना आजचा सांग
हा ते संत ज्ञानेश्वराबद्दलचे सांगत होते
हा हा हा हा
हा म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अ सोळाव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलाय पूर्ण ऐकतोच ग्रंथ संत अ संत तुकारामांनी म्हणजे संत ज्ञानेश्वर हे आळंदी आपेगावला त्यांचा जन्म झाला पण तेनी आळंदी मध्ये अ ते राहत समाधी घेतली त्यांनी आळंदीमध्ये आणि त्यांच्या वडिलांच च नाव विठ्ठल पंत होत विठ्ठल पंत आणि त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी होत
हा हा
आणि ते पाच भावंड होती
हा होय पाच
हा हा ह निवृ
अ सोपान देव मुक्ताबाई
होय होय बरोबर
ज्ञानेश्वर आहेचे
हा
हम्म
आमच्यात कस जरा तीर्थक्षेत्र हा हा बोला
हा ज्ञानेश्वरी ही त्यांनी अ वयाच्या एकविसाव्या वर्षी न म्हणजे हे केली अ पूर्ण त्यांनी ज्ञानेश्वरी बद्दल सांगितलं निरूपण केलं पूर्ण
हा हा
हम्म आणि ती जर आपण जर वाचली ना तर तले म्हणजे एक एक भावारत त्यांनी हरीपाठ अ त्याच्यानंतर हरिपाठ पण लिहिला
हा होय
हा
ग्रंथ वाचायला गेला की खूप सुंदर आहे तो ग्रंथ
हो खूप सुंदर आहे म्हणजे कधी वाचलं ना तर खूप छान वाटतं त्याच्यातून खूप काही शिकायला भेटतं
हा होय होय शिकायला भेटते की,
हम्म मन शांती पण भेटते आपल्याला तिथून
होय ग कुठलाही ग्रंथ वाचला की मन शांत होतं.
हो हो
समाधान होत एक मनाला
आणि ज्यांना भगवद्गीता वाचता येत नाही त्यांनी त्यांच्यासाठी संत ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं सार हे संत ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलेलं आहे.
हा हा होय होय
भगवद्गीतेवर आधारित संत ज्ञानेश्वरांनी ती ज्ञानेश्वरी पूर्ण लिहून काढली त्याच्यानंतर तेच ज्ञानेश्वरी काही लोकांना समजत नाही म्हणजे संस्कृत मधून आहे ना म्हणून मग ते काय केलं संत तुकारामांनी संद एककनाथांनी त्याच अ हे केलं मराठीमध्ये निरूपण सांगितलं
हा हा
हा म्हणजे छोटे छोटे अभंगातून कीर्तनातून त्यांनी लोकांना ज्ञान प्राप्त केलं.
हा हा
हम्म असं म्हणजे संतांबद्दल हो भरपूर आहे
हां
हम्म संतांबद्दल खूप काही बोलू शकतो आपण
बोलू शकते हो
हम्म पण तसं थोडं वाचन पण आपल्याला ठेवावं लागतं त्याच्यामध्ये
होय ठेवावं लागत माहिती असावी सगळ्या सगळ्या सगळ्याची माहिती असावी
हो संत एकनाथ संत हे तुकाराम संत संत रामदास रामदास महाराजांनी पण अ हनुमानांचे हे केले. अकरा मारुतीच स्थापना केलेली आहे. सज्जनगड, म्हणजे तुमच्या हच्यापासून साताऱ्यापासून जवळ आहे सज्जनगड.
सज्जनगड हा
हम्म
होय
तिथं पण छान आहे. सज्जनगड
हम्म बघण्यासारखं आहे म्हणे तिथं पण. आम्ही कधी गेलो नाही पण बघितलेले सांगतात.
हो म्हणजे शांत मनमोहक वातावरण आहे तिथ.
हा तुम्ही गेलता.
हा मला योग नाही आला अजून. पण जायचंय मला. मी असं व्हिडिओ वगैरे पिक्चर मध्ये त्याच्यामध्ये बघित त्याच्याबद्दल ऐकलय. हम्म आणि रामदास स्वामींनी सगळे मनाचे बोध म्हणजे आपल्या मनासाठी श्लोक लिहिलेले आहेत. सगळे मनावरती.
हा हा
हम्म त्याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला
नाही नाही एवढं काय त्याबद्दल काय वा पण आमचं कधी असं वाचन ते झालं नाही तसं काय
हम्म
ते मधी कस पुस्तकामध्ये ते एक एक आम्हाला एक धडा असं असायचं. त्याच्या तेवढंच थोडं फार माहिती असायचं तेवढंच. बाकी काय नाही आम्ही नाही वाचलो कधी असं.
हां नायी म्हणजे तो पण एक अं हे ग्रंथ आहे. खूप मोठा ग्रंथ आहे तो पण. दासबोध म्हणतात त्याला.
हा हा हा ऐकून माहितेय दासबोध.
हा दासबोधचे पारायण पण म्हणजे करतात. त्याच्यानंतर सौं मुलांना संस्कार देण्यासाठी त्याचे मनाश्लोक आता स्कूलमध्ये शिकवतात ना. हा सदासर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हा म्हणजे म्हणजे जेवताना पण श्लोक आहेत. अं त्याच्यानंतर का काम करता करता श्लोक बोलायचे ते आणि मुलां मुलांना शाळेमध्ये आता ते ज्ञान जास्त दिलं जात. कारण आपल्या संस्कृतीच अं महत्त्व कमी होत चाललय. कलियुगामध्ये त्याच्यामुळे क्ष हां तर शाळा अं शाळेमध्ये कॉलेजमध्ये याच्या स्पर्धा घेतल्या जातात. श्लोकाच्या वगैरे त्याच्या हम्म कीर्तन अ म्हणजे गवळणी वगैरे हे पण मुलांकडन बोलून घेतले जातात‌ आभंग
हा हा हा तुम्ही कुठल्या साईडहुन बोलताय.
कल्याण.
कल्याण, हा जरा कोकणी भाषा वाटते तुमची म्हणून म्हंटल.
नायी नायी कोकणी नायी आम्ही.
कोकणी नायी काय? हां म्हणजे भाष षा जरा वेगळी वाटते. आमच्या कोल्हापूर साईडची भाषा वेगळी आहेना म्हणून म्हंटल.
ह नाही नाही मी इकडं कल्याण
कल्याण हां हां
ह. त्यजे नंतर अ संत एकनाथाबद्दल पण खूप आहे म्हणजे आपण रोज एक एक त्याच्याबद्दल बोलू शकतो.
हा होय होय.
हम.
एक गोष्टी प्र दुसऱ्यांना पण कळू शकतात मग कोणतरी सांगितलं की लक्षात येत ना मग.
हो हो आणि हेच अ कार्या ऑपच म्हणजे हेच उ उद्दिष्ट आहे की एकमेकांना ज्ञान भेटावं त्याच्यामधून. अ सर्वांचे हे हे व्हाव ज्ञान प्राप्ती व्हावी सर्वांना.
ह कुणाला काय माहित नसेल तर ते पण समजून येत ना सगळ्यांना म्हणून.
हो.
आणि काय. आणि कशाबद्दल माहिती हाय तुमच्याकड. हॅलो.